नमस्कार ताई, माझा आवाज येतोय.
हो येतोय येतोय, आता आपण कोणत्या विषयावर बोलायचं छान पैकी.
सांगा ना कोणत्या विषयावर बोलू आपण?
आता आपण की नाही मस्त अ कुंभमेळ्यावर बोलूया. कुंभमेळा येतोय आता नाशिक मध्ये, या वर्षीच आहे प्रयागराज. तुमचा झालाय आता इथला येतोय शिलोंगण्याच ध्वजारोहण पण झालेलय. त्यांचं उद्घाटन पण, आता तसच अजून
मधी मी नाशिकला होती ना माझ्या ताईच्या घरी, तेव्हा ना म्हणजे काम चालू होता नाशिकमध्ये. सगळे रोड हे करत होते अजून पण चालू आहे म्हणजे, ते कुंभमेळा त्यांना हा कुंभमेळा कधी येतोय अठोंबर महिन्यात येतोय.
हो दोन वर्ष येणा ह्या वेळेस कुंभमेळा.
पण नाशिकमध्ये ना बघायला खूपच असतं हा नाशिकमध्ये बघण्यासारखा तिथं ना भरपूर ये पंचवटी अजून त्र्यंबके श्वर बरं खूपच म्हणजे खूपच छान ये तिथं पण बघण्या सारखं अजून नवश्या गणपती हा हा
कि अ म गोदावरी मातेचं मंदिर एकदाच उघडतं, बारा वर्षातून मग भरपूर साऱ्या लोकांची गर्दी होते. आणि छान मग याच्यात, मी तर म्हणते कुंभमेळ्यामध्ये लोक नी आणि व्यवसाय पण करायला.
गेलेय का कुंभमेळ्याला अ गेलेय का तुम्ही?
हम् मी आमच्याकडे नाशिक मध्येच भरतो, तेव्हाच जाण होत पहिली गेलेलीये.
हो का, मी अजून गेलीच नाही ये सांगता पण सगळे अघोरी वगैरे येतात सगळे डान्स म्हणजे, मस्ती म्हणजे हे करतात. खूपच मज्जा येते कुंभमेळ्यामध्ये हा
ते आखाड्यांमध्ये गेलं की मग कस की,
आणि ते भस्म असतात सगळे लावलेले असतात ते खालून वरून. त्यांच म्हणजे लुकच चांगलं असतं ते अघोरींचं ना? मला पण बघायचंय, मला पण जायचं. हा
खरतरं आपल्यासारखे लोक तर अ आंघोळ वगैरे केलेले पाप धुवायला जातात फक्त आंघोळ करायचे पण गरजेचं पण आहे. कारण की अमृताचे चार थेंब पडलेले त्याच्यापै की आपल्या नाशिकमध्ये पडलंय ना आपल्या जवळ आहे.
हा एक प्र प्रयागराज हो बरोबर मला पण जायचंय, मला पण बघायचंय, कुंभमेळा मी पाहिलंच नाही.
हो मग उलटं माहितीये का रामकुंडापासून मोटकेश्वरांचं मंदिर आहे तेवढ्या याच्यामध्ये जर तेवढ्या याच्यामध्ये जर आंघोळ केली ना तर त्याच पुण्य खूप लाभतं कारण कि गंगा माता तिथे रुसली होती मग तेव्हा त्यांनी ब्रह्मा विष्णू महेशांना सांगितलं होत तुम्ही पण इथ मी इथ थांब इथं गुप्त झाली मी तर येईल म्हणे पण माझं एक अट हे माझं मंदिर बांधाय बांध माझं मंदिर जे हा आहे ना ते बारा वर्षातून एकदा इथं उघडलंच पाहिजे म्हणून ते मंदिर उघडलं जातं बाराव
कामवर
आणि कसं
बर
भरपूर गोष्टी शिकायलाही मिळतात, बघायलाही मिळतात, मुलांना सांगायलाही मिळतात. असे
हा सांगायचं मुलांना आताच मुलं तर मोबाईल मध्ये मोबाईलच बघता लहान मुले पण ते रडायला ला गले की त्यांची आई लगेच काम पडले म्हणून मोबाईल त्यांना देऊन देताय. हे म्हणजे रामायण वगैरे हे गोष्टी तर आता त्यांना लक्षातच नाही राहत त्यांना हे पण लक्षात नाही रामचं बाप म्हणजे वडील कोण आहे? आई कोण आहे? हा म्हणजे रामायण कोणी लिहिलंय? हे पण नाही माहित त्यांना
बरोबर
मुलांना फक्त मोबाईल मोबाईलच झालाय हे सगळं मोबाईल मध्येच पागल होतय मोबाईल मध्ये पण बघण्यासारखं आप ल्यावरती म्हणजे चांगलं पण गोष्टी आहे मोबाईल मध्ये आणि वाईट पण आहे. म्हणजे ते आपल्यावर निर्भरी आहे की आपल्याला काय म्हणजे काय बघ. घायच आहे मोबाईल मध्ये आणि म्हणजे आईंची पण म्हणजे लक्ष हा लक्ष द्यायला पाहिजे ना की आपल्या मु मुलं मुली काय बघताय? मोबाईल मध्ये
मग ती जबाबदारी पार पाड णं गरजेचं आहे ना पण मग सगळेच पार पाडतात असं तर होत नाही
बर बर आता वगेश वगैर झालेय
हम्म एकदम छान पैकी अ कुंभमेळ्यामधला विषय माहिती पोरांना सांगण मग ते त्यांनाही प्रश्न पडले पाहिजे. की का बरं असं की कुंभमेळा काय असतं? का बरं होतं? का बरं नाही होत? विचारलं केलं पाहिजे. ह आणि तो बारा वर्षातूनच का बरं येतो? असं आता तुम्हांला माहितीय का? तो अमृत कलश अमृत कलश सांभाळयला देवांना किती दिवस लागले होते? हे आता हे कोणाला विचारलं तर माहिती नाही कारण की अठरा दिवस तो कलश सांभाळत होते देव आणि मग ते सभता सभता त्यांच्या त्या भांडणा म त्या अमृत कलशामधुन चार थेंब जमिनीवर पडले आणि ते ज पडले तर ते कुठं कुठं पडले त्या चार ठिकाणी पडले तर मग त्याच्यात नाशिक मध्ये एकदा पडलं म्हणून नाशिकमध्ये कुंभमेळा भरला जातो आणि नाशिक सारखे पवित्र भूमी कुठच नाही जिथे श्रीरामांचा पण अख्खा वनवास हे श्रीरामांचा नाशिक मध्ये गेलेला आहे पंचवटीमध्ये पंचवटी नाव का बरब पडलं तर पाच वडांचं तिथं झाड होतं जिथं कुटी बांधून दिली होती सीतेला हम्म म्हणून त्यांचं नावप त्याचं नाव पंचवटी पडलं मग नाशिक नाव का बरं पडलं तर मग अ आपली सूर पण न ख्याच नाक इथं कापलं गेल मग ती नाशिक म्हणून तिचं नाव नाशिक इथं पडलं असं भरपूरश्या गोष्टी आहे ज्या लोकांना ना लोकांनी आपल्या मुलांना सांगायला पाहिजे जे कि फक्त मोबाईल वर आयुष्य नाही झाातलं पाही लह मुलांकडे फक्त मोबाईल द्यायच
ते आपली पण चुकी नाही आपण बोलतोय की आपण मोबाईल चालवतोय पण मोबाईल आपल्याला चालवतोय ही पण गोष्ट आहे मोबाईल म बघायला गेलो तर आप आहे म्हणजे त्याच्यावरून बोट निघतच नाही सुरू के आता डायरे ए एका दिवस निघून जात मोबाईल मध्यें झालंय आता
हा ते तर आहे तुम्हाला काय काय माहितीय मग कुंभमे याबद्दल दल
मी तर कुंभमेळामध्येध्ये गेलीच नाही आणि एवढं लक्ष पण नाही दिलं कुंभमेळावर किती सांगता पण की कुंभमेळमध्ये गेले की मस्त गोरी ते येत भरपूर असतात ते अ गोरी आणि खालून वरून ते भस्म लाव या गोष्टी माहितीय मला दुसरी नाही माहती मला आता मला वाटतं की मी पण जाऊ नाशिक मध्ये भरता ये तर ताई पण य तिथं जाऊन येऊ बघू काय काय होतं त्याथ
हो मग यायलाच पाहिजे तस कसं कळणार नाही का
मग
पुस्तकांचं वाचन असेल ना तर बरोबर समजत की काय कशाबद्दल कुठे कसं काय काय आहे हे सर्व समजत
हो
असं आणि कळत पण कि कुठली गोष्ट कुठे काबर घडली आता किती हे झाला तरी तो एक इतिहासच ना
हो
असं भरपूर शिकण्यासारखं आहे कुंभ मेळावा व्यवसाय करा म्हणजे कस कि छहाच गाळा झालं परत अ छोट मोठं दुकान झालं साबुदाणा वड्या झालं काहीतरी तर म गरजेत का तेव्हाच कुठे म्हणजे नाही हा एक अ स्वतःचे कष्टातून काहीतरी मिळवण्यासाठी ना आपली एक सुवर्ण संधी आहे तिचा हां वापर केला पाहिजे असं माझं म्हणणंय मग बाकी लोक पाप तर अखखेच लोक करताात असं कुठलाच माणूस ने पाप केलेलं म पाप धुवायलाच तुम्ही तिथ येतात ना मग तुम्ही तिथं कमवल्याने काय फरक पडतो दोन दोन दोन रुपये पोटासाठी हा
कमवायचे त्याच्यात मग काय छोटं मोठं काम काय लाजायचं नसतं ते
आणि असंही तीन परवान असतात तीन परवान्यांमध्ये गर्दी खूप असते कारण परवाणीला चांगळ चांगले असते मग ती एक परवाणी तीन दिवस चालते ना मंग असं
हा प्रयाग राजलाच नाही का आता त्यारा म्हणजे अ तिथ कुंभमेळा होता ती मोनालीसा किती फेमस झाली माळा विकायची ती
हा पण काय उपयोग एवढं एवढं फेमस करून तिला काय उपयोग आहे का असं मुसलमान लोकां स्वतःचा धर्म सोडून लग्न केलं
हा लग्न केलं
राधा कृष्ण त्यांचं पण काढलं तिने अजून
हम्म असं म्हणजे शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहे करण्यासारखे आपण आहेत ्या भरपूर गोष्टी आहेत ते कुंभमेळ्यात केल्या गेल्या तर अजूनच उत्तम होईल आणि
हो
तीन परवान्यांना गर्दी राहते तर यावेेळेस तर भरपूर आण
हो
हा तर ब कसो होत पण वेचना गुम म आय ना रस्ते फारच जास्त खू ठेवले सगळेच वाढवायचे वाढवायचे त्याच्या नादामध्ये खूप खूपच रस्ते नवीन बनवण्यामध्ये आ बघू कधी होत कधी नाही
मग
दोन वर्ष आधीपासून तयारी करायला पाहिजे हे आता तयारीला लागता कसं होणार नाही का
भरपूर दिवसापासून करताय तरी नाशिक हा नाशिक मध्ये ते
हो ना व्हायला पाहिजे पण मग गर्व आहे कुंभमेळा नाशिकला भरतो ना या गोष्टीचा गर्वच असायला पाहिजे हम्म
होप आता
हो चला ताई तुमच्याशी बोलून छान वाटलं
चला हा मला पण तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं चालेल बाय करते मी अजून हा हा